हॅलो
हा बोलते हास
हम्म बरीयेस ना?
हाय की तू?
हम्म बरीये, काय चाललंय बाकी? हॅलो हॅलो
आवाज, कट होतोय
आवाज कट व्हायलाय ग
हा मला पण तुझा आवाज कट होवूनच यायला लागलाय. आता आला कि व्यवस्थित? हा काय झाल, स्वयंपाकाच काय मेनू?
आता वय बिर्याणी करायचीय
काय स्पेशल?
स्पेशल माहेरीे आली म्हणून बिर्याणी करायचीये
ओके-ओके, आचारी मग काय दादा साहेब असतील?
नाय-नाय मी करणार आय.
काय सांगतीस?
होय.
आर र र खतरनाकच
मग बाई बिर्याणीये, सगळ्यांना आवडते माझ्या हातची.
मग?
अय
आता काय कराव? कशी, कशी बनवते सांगा रेसिपी मला
एक मिनिट हा
ह हो काय वाचून सांगणारयस का?, ओके.
नाय नाय
हम्म
तू लिस्ट दिलतीस कनय? तसच के सगळ्या मसाल्यात वापर करते मी म्हणजे, हा, चिकन त चिकन ला मॅरिनेट करायला दही, लिंबू
हम्
एक किलोला अ दीड पाकीट तरी दही घालतेय मी
एक किलो ला दीड पॅके
हॅलो.
हा -हा बरोबर, हम्म
एक लिंबू
अजून?
हॅलो?
हम्म रेसिप
अजून, बिर्याणी मस चला, चिकन दम बिर्याणी मसाला
प्रते
इथे तर म्हणजे, सुहानाच वापरते मी. चिकन दम बिर्याणी मसाला किंवा चिकन बिर्याणी मसाला. कुठला?
एकटीच
हॅलो.
अच्छा हा लकी लकीचा पण एक मिळतो बघ लकीचा. लकी बिर्याणी मसाला. पंधरा रुपये ते पण छान असत टेस्ट ला.
हित फक्त सुहाना, एव्हरेस्ट आणि बादशहा हे तीनच मिळते. हॅलो.
आणि
इथं काय सुहाना, बादशहा, एव्हरेस्ट, काटदरे पिळणकर हेच मिळतय, बाकी कायऽ
हम्म अच्छा, हम्म. हा हा, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, हे तर मसाले आहेतच, आपल्या घरगुती खड्या मसाल्याचा.
हम्म, खड्या मसाऽ
मग त्याच्यामध्येऽ
खडा मसाला मी फक्त हेच भातातऽ खडा मसाला काय फक्त ते भात ताला हे करते का नाही, शिजवून घेतय त्यावेेळेसच टाकतेय मी ते.
हा पण चिकन मध्ये पण टाकायचं, मस्त फ्लेवर येतोय. हम्म, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, आताऽ हा, थोडस तव्यावर आहेना गरम करायचं म्हणजे आस कडकडीत होतयऽ होतय, एक एक कळल तेजपत्ताच एक-दोन-तीन तीन पानंऽ घ्यायची, काळी मिरी एक एक तोळा घ्यायच आणि सगळं करू नाही विसरायच
बडीशेप पण टाकायची, आणि ही कुठली आहे वेलची कुठली, आपली मसाले वेलची काय साधी
ते नाही टाकलं ना कुठी, सॉरी हां, आणि हे पण पावडरऽ केलं लक्षात रात नाही, तरी छान होत, हम्म. तरी छान होत एकदा असं पण ट्राय करून बघ.
काय काय दग्गड फुल
दगडफुल दालचिनी, हा. दालचिनी, हम्म, लवंग काळी मिरी, लवंग काळिमिरी.
हा.
हम्म, हे सगळे असं ना मंद आचेवर गरम करायचे? आणि पूड करायची, वेलची आणि बडीशेप घालायचा हं आठवणीन.
हा हा.
हा त्यांनी छान फ्लेवर मस्त येतो. मग तू दुसरे कुठले मसाले नाही घातले ना, ते पुढ घातले की छान लागतय. कस बनवून ठेवताय का कसऽ हॅलो.
हा अस असती की, चटणी अ असते अस
हम्म, आणि मग तांदळ कसं शिजवते मग? हम्म, बिर्याणीचे तांदूळ, नाही नाही.
तांदुळ काय? एक हा
तांदुळ कुठला वापरता? हा.
बिर्याणीचं तांदूळचं की.
हा हा, त्यात पण प्रकार असतात ना म्हणून म्हटलं.
हा स्वच्छ भारत. हॅलो.
हॅलो हा.
हॅलो.
अगं स्वच्छ भारत होय?
हा.
इकडे असं स्पेशल बिर्याणी राईस नाही भेटत का?
मिळते की खरं, इथं गावात मिळत नाही कागलला जाय लागत त्याच्यासाठी.
कधी गेलं तर जाता जाता घेऊन यायचं. हॅलो. आणि अजून काय मसाला घालते?
आणि काही खडा म तांदूळ ते शिजवून घेते ऐंशी टक्के हॅलो. हॅलो.
हा येेतंय ऐकायला.
तांदूळ ते भिजवून घ्यायचे, तांदूळ शिजवून घेते ते. ऐंशी टक्के शिजवून घेते तांदूळ ते.
बरं.
हॅलो.
हा येते ऐकायला तू सांग रेसिपी मी ऐकते.
ऐंशी टक्के स तांदूळ शिजवून घेते. मग ते शिजलं की परातीत काढून घेते.
बर थोडं थंड कराय
कारणी उद्या काय नाही, हा. कारण एकदा काय केलतं मी तसं ते गरम पाण्यातचं ठेवलेलं तांदूळ. हा.
शिजले जास्त?
हा पूर्ण असं म्हणजे भातचं झाला तिचा.
चिकट भात झाला असंल सगळा? तसं नाही करायचं चाळनीत नाही ई पर्यंत, हम्म चाळणीत नाहीतरी कुठं तिकडं का मम्मीकडं?
मम्मीकडं हम्म. त्या वेळीस पहिल्यांदा केलती मी वाटतं, पहिल्यांदा केलती त्यावेळेस करपली जराशी.
झालं सासरी झा झालं नाही असं.
होय पहिला केले राईस करपले दुसरा केले त्यावेळेस भात जास्त शिजला, तांदूळ शिजले जास्त.
हे बघ कस राहत प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला त्यात काय करावं लागतं काय नाही हे समजत नाही.
हम्म.
तुला समजलं की नाही कितपत शिजवून घ्यायचं. मॅरिनेशन कस करायचं म ह्याच गोष्टी नाही काय समजलं तर सरळ युट्यूब बाबा की जय हम्म. नाहीतर मला फोन कर मी सांगते.
हम्म.
मला पण माझी पण छान होती बिर्याणी दादानी सांगितलं असेल की.
खाल्लीय की बिर्याणी मी तुझ्या हातची पण.
पण ति लय लय घाई घाईत झालती ग.
काय आता आल्यावर करूया की आता.
हा अचानक झालेली बिर्याणी ती आणि सग ह तूप तूप घालायचं बघ.
तूप म्हणजे खात न्हाईत ग तिथं.
आगं कळतच नाही तूप घातलेलं पण छान लागत. आणि बघ हेच्यामध्ये मेडिकलमध्येध्ये वगैरे ना किंवा किराणा दुकानात केवढा गुलाब पाणी मिळतं.
हे बिर्याणी इसेन्स वापरतीया.
नाही बिर्याणी इसेन्सला वास नाही ला
केवढा इसेन्स आणु काय.
हा तेवढ्याच एक चार पाच ड्रॉपच त्यात शिडकायचे आशे.
हा मी एकदा काय केलतं माहिती हाय ते घ्यायला गेल्तो कनाई. हा हम हा.
हम्म चिडकलं तरी चालतं त्यानी पण छान वास येतो.
हा हा मी बघायला गेल्तो दुकानात एकदा खरं ते मला आठवलंच नाई तो दुसरा इसे केवढा इसेन्स आठवलंच नाही मला.
हम केवढा इसेन्स किराणा दुकानात मिळतो.
हाय की इथ म डी मार्ट मधे मिळतोय की .
आ.
डी मार्ट मध्ये मिळतोय की गावा तिथं.
हा सगळ्या प्रकारचे इसेन्स मिळत्यात डी मार्ट मध्ये.
हम्म.
हॅलो.
हा.
हा. चालेल म कोशिंबीर करतीयास का नाई?
कोशिंबीर करतोय दादाना करतोय की ते झालं दादानं रायता पण शिकवलेला मला
माझ्या पोरांकड .
कुणाला?
मी
हॅलो.
मम मामाला विचार रायता
हॅलो.
हॅलो.
हा ताई, तडका देऊन बनवतो का तो?
नाई. काय चुकी करतोय तो पेस्ट घालून, मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून.
हा.
हा मी करते हा परत कॉल तुला, काय ग बाई. मी करते परत थांब.
हा.